हॅलो,
हा,
हम्म, यालाय का आवाज.
हा, याला याला.
झालं बघून?
काय बघून झालं?
रामण रामाण बाल देत ना?
नाही. आत्ता काय बघितल नाही सोड. रोज म्हणजे आता हे दोन तीन दिवस झाला बघितलो नाही.
मघाने दोन तीन दिवस झाल.
काय?
आत्ता काय कराय -रामायण म्हणलीस ना?
अरे तुला उगाच म्हटलो. रामायण चालू ए सोड. खरं मी काय बघ बघायला नाही रे. हेच की हे कॉल करत बसलेलो.
म्हणलं किती कॉल केलेस?
आत्ता काय करायलेय सांगू करंट मी मांजरापाशी बसले बघ. आमचं मांजर लई मोठ्ठ झालय. ए तुला पिल्ली पाहिजेल ए? मांजराची? कॉलेज मध्ये नाही. तुला पाह्यजे तर सांग. आमच्या मांजराला पिल्ली झाल्यात.
कम -कंपनीत आहे का?
कंपनीच म्हणजे?
कसला, कंपनीचा म्हणजे कंपनीच ग. काय मझेला फोटो पाठव की. माझ्या हेला फोटो पाठव. -टो आमच्या राम सीटाला पाहिजे होत ग.
बघतोय घर अजून त्याच डोळ पण उघडाय नाही सोड. तीन काय चार पिल्लेईत. खरच अजून डोळ च उघडना.
कसलं कसले हेत?
काय? काळी पांढरीच आहेत. आणि एक पूर्ण काळा आहे. अ? तू काय खटखट वाजवत बसतोस सारखं? कि बोर्ड?
कुठे आला आवाज? खटखटी आलेले म एकही फक्त आलंय ना बारीकमध्ये.
व्हय.
आता, आताही आलाय का? आता एकी का बारी- अगं ते जरासं काम काम करायलोय. काम करायलोय. बिना कामच -
अ तेनी- ते आता मला ज्युपिटर कुठं? कसं इन्स्टॉल करायचं? माहितच नाहीए.
ज्युपिटर, तुम्ही की मस्त पैकी
ए नाही त्या दिवशी माझं काम होतं रे म्हणून आलो नव्हतो. ए आज आलतो की.
कुट आलतीस? कुट आलतीस?
ए आलेलो रे गप बस.
कुठं आलतीस तु?
तुझ्याकंड ब्लूटूथ- चार्जिंग ला लावून- तुला डिझायनर पाशी बोलावलेला माहिती ए ना माझं ब्ल्यूटूथ विसरलंय म्हणून.
क्लास ला म्हणना मी तुला. कॉलेजला सांगायलोय मी.
कॉलेजला व्हय. कॉलेजला व्हय आलो नाही. सातला उठलायस?
हां. काय? म काय मला सातला कॉल आलता तुझा?
नाही रे. कंटाळा येतोय. म हां आज सकाळी व्हय, आज सकाळी म्हणालीस व्हय. ती कटकट वाजयच बंद कर रे बाबा, डोक दुखारें इथं
म तू कॉल किती केलेस सांग जरा मला
सकाळी म्हणालायस नव्ह तू हॅलो, सकाळी मग मी सातलाच केलेलो की
हा म कॉलेज का आली नाहीस, म्हणतान
कॉलेजला तूच म्हंटलास की शुक्रवारी हे करणार येत म्हणून म आज कशाला येऊ काय काम हाय. म्हणून आले नाय.
बारी गे शिकवत्यात कशाला शिकवत्यात म ते
काय ओ आता युट्यूब वर लय भारी शिकवत्यात.
म तू युट्युबवर शि शिकायल्यास एक एकट
नाय बाबा सांगलोय रे मी तस पण बघ झालं झालं.
मला म्हणती मी अभ्यासच करत नाय रे अभ्यास करत नाय आता काय आता युट्यूबवर एवढं भारी शिकवतात म्हणाल्यास खोट बोयलाल्या केवढं, म्हणते मी घरात निवांत झोपतोय आठ वाज आठ वाजता उठतोय. आठ वाजता उठतोय. निवांत पणे झोप तोय. खातोय पितोय आणि परत झोपतोय. घरातले मला काय बोलत नाय हे सगळं खोटं अस
अरे ऐक तर ऐक तरी अरे बघ असंच हाय, फक्त तुला सांगतो मी म्हणजे आता मा सेकंड इयरला कुठ मी कॉलेजला आलतो ते सगळं अ बघ ऐकतरी ते पेपरचा, पेपरचा एक महिना अगोदर पंधरा दिवस अगोदर तेवढंच मी बघितलेलो. काय रोज बघून काढत नाई रोज बघितलो असतं कणी, असं सगळं फडाफडा उत्तर सांगितलं असतो मी तिथं मलाच काय येत नाय आणि तू विचार
आता तू म्हणाल्यास एवढं असं शिकवत्यात तंसं शिकवत्यात इथल्या पेक्षा चांगलं शिकवत्यात
आता काय
अरे खरंच, आ व मी सांगालो रे मला ते समजतय खरोखर युट्यूबवरच समजतय अब मी तुला सांगू काय म्हणजे, तुला सांगितलं क नाय काय माहिती तरी पण तुला आता सांग मी बारावीला सायन्सला होतो, माहितय काय मला कनी प्रिलिम्स एक्झामला म्हणजे ते थर्ड नंबरची असत्या बघ आपली एक्झाम त्या एक्झामला मला कनय अग माझ प्रत्येक ह युनिट टेस्टला आणि सामायला माझं हे जायत होतं. म्हणजे फिजिक्स आणि केमिस्ट्री जायत होत. मी फेलच होत तो कायम आणि प्रिलिम्सला तरी माझं मॅथ्स पण गेलं, केमिस्ट्री पण गेलं. फिजिक्स पण गेलं. मग आता करायचं काय म्हटलो, असंच जर चालू राहिलं तर खरोखर नापसच होईल म्हंटलं मी, म काय केल माहितीय जानेवारीचा ए एक महिना ए ते मी फिजिक्सच आठ लेसन केमिस्ट्रीच आठ लेसन असं मी वनशॉट बघून काढलो तवा कुठं जाऊन मला सत्तावन्न- सत्तावन्न आणि अठ्ठावन्न मार्क पडल्यात ह
आई शप्पत एका हेज्यामध्ये वनशॉट मध्ये
आता काय करणार बाळ ते पण वन शाॅट मी कसं बगत होतो सांग असं झोपून कुठ टेकून दोन एक्सच्या स्पीडने लावून
आग खरं पास झाल्यास तू हे महत्वाच आहे ग एका महिन्यात आठ-आठ चॅप्टर पुरगी क्लिअर करत्या आई गं टॅलेंट हाय मग आ बा-बा एका महिन्यात एवढ-एवढ आठ -आठ चॅप्टर कमप्लीट करत म्हल्यावर एका महिन्यात आठ -आठ करतीस ना चॅप्टर कम्प्लीट
ते कुठ लई वन शॉट किती म्हणजे काय एक तासाच नाही तर दीड तासाचा असतय ते कुठ लय मोठ असतय
ह
त्यातलं पण जरा इम्पॉर्टन्ट-इम्पॉर्टन्ट आपण केलं की सगळं होतय करायला पाहिजे मॅथ्स चा तर मी अभ्यास कायच केलो नव्हतो लास्टपर्यंत
आणि त्यात मग ते काय मॅथ्सचा पेपर झाला तर दुसऱ्या दिवशी मग मी लगेच क्लास लावला आणि
हम कुठला क्लास
टायपिंग चा
टायपिंगचा होय तुम्ही टायपिंगचा क्लास लावला आहे काय एवढं काय-काय केलायसा तुम्ही भारी आहे
फस्ट इयर ला असतानाच झाल
म तेंव्हा ची एवढी स्पीड आहे ना तुझी साडेतीनशे सुइं करत जातीस मग काय थोडी आहेत ना किती साडेतीनशे नव्ह गं म्हणजे साडे तीनशे म्हणजे साडे तीनशे नव्ह गं मग तेच म्हणालोय ग आम्ही एवढं करून पण आमच किती चाललय माहिती आहे काय. किती आहेत माहितीय काय बावीस आहेत काय बग
हम्म नाही माझं बावीसच हायस्ट कधी होतं महीतीय काय माहितीय काय बावीस माझ दहावी ला असताना माझी तीस स्पीड होती म्हणजे मी सराव- सराव -सराव करून-करून तीस वर आणलेलो त्या नंतर मग अकरावी बारावी काय केलो नाही सोड आणि मग बारावीला डायरेक्ट
तुमचा सराव सराव कशावर करून घ्यालतीत मला सांग जरा
ते सॉफ्टवेअर असतय त्यांचं टायपिंगवाल्याच कणी दुसरं सॉफ्टवेअर सॉफ्टवेअर असतय आमच आम्ही ऍडमिशन केलो कणी आमचं आय डी लॉगइन करत्यात म्हणजे ते रजिस्ट्रेशन करत्यात मग ते आय डी आहे ती आमची,, मग त्या आयडीवर लॉग इन करायचं आणि त्यात सगळं म्हणजे टॉपिक असत्यात. ते टॉपिक नुसार मग आपण करत जायाचं,, तसं तस शिकवतात त्यांनी तिथं
मग ते कुठ, ते कुठलं होतं मग ते माहीत नाही सॉफ्टवेअर?
सॉफ्टवेअर वय ते, त्यांनी फायरफॉक्स वरच देत हुतित रे. खरं त्यांच्याकडं ते राईटस असत्यात नाई. कारण त्यांचं ते इन्स्टिट्यूटच आहे टायपिंगच ओन्ली.
हा.
असंय.
कुठ मारगी का पनणार मग कामत. आता म मला काय असलं तर कशा करु मी मग, सराव पाहिजे असला मला टायपिंगचा.
-टायपिंग चांगलंय बघ.
जी एस टाईपिंग हे आणि कुठलं.?
हाय एक ऍप्लिकेशन जी एस टायपिंग म्हणून,, आता टायपिंग प्रो कसं हाय ब,, तसंच हाय फक्त जरा म्हणजे त्याच्यात दिसायला तेन, त्याचा इंटरफेस तेन भारी आय.
टायपिंग प्रो पण बघाय नाही मी.
हम्म हम्म बघा की.
बकी काय बकी,, मला पाटव की वाट्सापला, मला सांगायच हे कर भावा, जरा हे कर ते कर, शिक जरा काय तर कर.
हो, आता कुठं भरती कसली निघ निघली नाही रे,, नाही तर तुला पाठवलं असतो.
भरती, तू कुठली भरती देणार भरती देणार हाय तू कुठली, पोलीस भरती देणार
नाही रे तुला रे. तू म्हणा लागलायस पाटव पाटव म्हणून,, अजून आता कुठलं निघलं नाही. ते सांगालोय.
ते राहु देे गं
ए ते नाही तुझं अकरावी बारावी कॉमर्स झालंय नवं.
तर त्यात काय
हॅलो!
होय.
हां.
खर बरं कामर्स झालय माझं,, मग नंतर मी सीईटी दिलो मग मी बीसी ला ऍडमिशन घेतलो,, मग वाट लागली.
हहहह.
खरंच हाय. आता जगु का मरू मी बिकॉमला घेणार हुतो, बिकॉम आईटी. घरातली म्हणलीत बिकॉममध्ये काय नाही याय.
असं म्हणत्यात खरं हाय सोड जॉब आहे सोड बी. कॉम वाल्यांना पण खरं स्किल आपल्याकडे पाहिजेल रे शेवटी काय पण शिक तू स्किल आपल्याकडेच पाहिजेल
स्किल आपल्याकड पडल्या डीग भर हाय बघ अशी सांडाल्या भरून भरून.
मला तर आता बिझनेसच करू वाटलाय लागलय काहीतरी स्वतःच खरं तेला पण पैसे कमवायलाच पाहिजेल
हम काय करणार हायस काय तू नेमकं
नाही बाबा पैसे नाहीत कायच आणि बिझनेस करतो
काय डोक्यात आयडिया काय खरं बिजनेसची दे की जरा
आयडिया असा काय नाही असं येतय कि रे ते यूट्यूब यट्यूवर सॉरी युट्युवर म्हणतो इंस्टा वर बिझनेस प्ल्यान्स सिरीज एक्कावन्न नंबर मध्ये तुमचं स्वागत आहे
हा
काय झाल
म राहूदे
मी असं काय तर असच बघत असतोय बिझनेस यांव त्यांव
तुला काय
गाडया गाडीच एवढं बघत नाही सोड तेवढंच आपल्याला जे आवडतय ते खर बिझनेसच बीन बिझनेसच पण म्हणजे आलं तर एकएकदा लईच येतय लय म्हणजे असं कनय पाक त्यात इन्स्टाग्राम बंदच करू वाटतय आणि एकएकदा आल नाही की कायच येत नाय